हॅलो! हॅलो! हॅलो. बोल कि.
काय नाही. बग
बसलाय.
कोणती गाण म्हणालायच. असा रडालाय कोणी ये
हो. वर्ष
आह. अने टूरला.
लग ह
नेट, वर्कला जा हा बोल की. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.